हॅलो हा बोला की काकी.
आता आवरलं का काय?
हा आवरलं आवरलं बघा. तुमचं आवरलं काय?
हा आवरलंय बघ. बाळाला काय बरं वाटणा काय?
होय होय बाळाला बरं वाटना दात याल्यात त्याला. त्याच्यान ताप, संडास वगैरे लागलय त्याला.
हा हा काय करायचं. ते दातवण जरा मिळतय ग ते जर दातवन दाताला घासायचं म्हणजे ते संडासतेन थांब तय आणि ते ब बरं पण होतय ते.
होय होय ते डिकमल म्हनुन हाय की ते घास
हा हा हा हा डीकमलच की त्याला दातवण पण म्हणत्यात वाढत आक्का..
हा ते गळ्यात पण काय काळीपट्टी बांधतात म्हणून सांगितलीत, ते आम्हाला खर डॉक्टर म्हटली त ते काही बांधू नका म्हंटलीत, त्याच्यात तार असतंय कुठ तर लागल ते म्हंटलीत आणि त्याच्यामुळ काय होत नाही म्हंटलीत डिकमल तेन लावा म्हंटलीत औषध तेन दिल्यात संडासवरचं तेन
हा कुठं दाखवलायसा कां.
हा गावाकडेच दाखवलय.
हा हा
हा आणि मग म्हटलं जरा स डाळिंबरचा रस, फळ वगैरे घाला म्हंटल्यात म्हणजे लवकर बाहेर पडतय ते.
हा हा हा
हा दात म्हणजेच लगेच बाहेर
बाहेर पडतात त्याच्याने सांगितल्यात.
हा ते बाहेर पडलं तर जरा कमी होतय ग लगेच
होय होय ते हिरडीतन येऊपर्यंत त्याला लय त्रास व्हाय लागलाय अस चावायला लागलाय.
काय नाही बघा शाळा सुटली असेल की आता शाळेसन आली असेल मुलगी?
नाही अजून ते रेम्बोला घातलय आम्ही अ तिच बाराला सुटत त्याका
होय हा हा टिफिन वगैरे नेत्या काय मग?
हा टिफिन वगैरे सकाळी नि घेऊन जात्या की चार्ट आहे तिझं चार्ट प्रमाण द्यायला लागत
द्यायला लागते होय होय इंग्लिश मिीडियमला तसच असतय तेनी जे सांगतात डब्याला तेच द्यायला लागतय.
द्याय लागतय होय.
म गा आणि काय म्हणता कधी जाणार आहे मग फिरायला? अजून ठरलं काय नाही.
पुढच्या जूनमध्ये जुलैमध्ये जाणार बघ दहा अकरा ला.
हा होय हा अशीतात जाऊन बघा. आता पाऊस ते पडणार आहे म्हणाला सगळं छत्री वगैरे ते घेऊन जावा.
होय तेच जावू घेऊन जानारं. काय रेनकोट नाहीत तिकडं अमरनाथला गेलेलं ते कागदी ते आमची सुन ने लोकं घेऊ गेल तर मग तिकडच ते दोन आहेत तयार.
हा, हा मग काय तयारी करायला लागत नाही.
नाही मग ते जर घेतलं ते जर घ्यायचं आणि काय सगळी जणं असतात चौदा जण जाणार आहे ना.
हा, हा गाडी केलायसा.
गाडी केलंय चौदा जणांच. मग आमची घरातलीच पाच होतो मग बहिणी, बहिणी सगळं काकवा, चुलत्या, सगळ्यासनी असं घेऊन असं जाणार आहे बाळ
हा म्हणजे फॅमिली ट्रिपच आहे म्हणा. हा, हा मग आता नवीन काय रेसिपी कर कुटून घेऊन जाणार आता.
आता नवीन काय करायचं आता शक्यत जास्त चकली भडंगत जरा आवडतय
हा, हा.
हा मग आता काय चकलीच पण कस भडण कसं जर तेलकटच आहे सोड
होय होय ते कस प्रवासाला हे होते जर अस मळमळल्यासारखं
मळ मळल्यासारखं होतंय माझ्याला मी काय म्हणालोय सरळ जरास ते हे गोड चपाती आहे.
हा हे चालते की काकी मग शेंगदाण्याची पोळी वगैरे म्हणजे टिकत पण तुम्हाला समजा कुठं प्रवासात आता खायला वेळ मिळाला नसल नाही तर काय भेटलं नसल खायला तर चाल
त शेंगदाण्याची पोळी होय तेच की शेगदाण्याची पोळी जरा आणि जर गोड चपाती करून घेतलं तर पण चालतय.
हा, हा ते कसे करताय गोड चपाती मी पहिल्यांदाच ऐकलो काकी?
होय गोड चपाती प्रवास चला आता तर काय पंधरा, पंधरा दिवस राहतात ते. हा होय ते काय करायचंय गव्हात पीठ थोड घ्यायच म्हणजे दोन पट गव्हाच पीठ आणि एक पट डाळीचं पीठ
हा हा म्हणजे दोन हा दोन हा, हा चल दोन गव्हाच्या पीठाला एक पीठ हा बेसनचं पीठ घ्यायचं हा
पीठाला एक वाटी डाळीचं पीठ अस घ्यायचं हा प्रमाण अस घ्यायचं आणि गूळ पूर्ण अस पातीलात ठेवायचं थोडं पाणी घालून त्याला वितळवायचं का?
मग ते गुळ कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं?
आता तू पीठ किती अर्धा किलो पीठ घेणार आहेस?
हा म्हणजे ते दोन वाटी आणि ते एक तीन वाटी पीठ होते कि ते.
हा तीन वाटी पीठ होतयं मग तीन वाटीला पीठाला की ते आता लागणार म्हणजे छोटे कमीच लागणार एक पावशेर बर घालायचं त्याच्यात का लई होत नाही ते हा एक पावशेर दीड पावशेर खपलं तर चालतंय पण पावशेरच घालायचं म्हणजे गोड बघून घालायचं. आपल्याला कमी जास्त
म्हणजे नंतर पण घालता येतय त्याच्यात
अ नंतर नाही घालता येत एकदा मळतानाच ते त्याच्यातच मळायच का?
हा हा ते गुळ वितळून घ्यायचं
हा वितळून. घ्यायच आणि लगेच ते गाळून त्याच्यातस कस गुळात काय पण कचरा ते असत. य आता सोजीला कसं गुळाचं पाणी गवितत गाळून घेतो का नाही तस हे पण पाणी, अ गुळ वितळायला एक वाटी पाणी घालायचं कि आता, म्हणजे पीठ मळायला पाणी लागणार कि गुळाच एक वाटी होतय ते एक वाटी, असं दोन वाटी करायचं हा दोन वाटी त जेवढ हे होतं तेवढं हे करायचं आणि वरण लागलं तर जरा शिंपडून घ्यायचं त्याला
हा हा आपलं दररोजचं पाणी
हा दरोजचं पाणी जरा सुंट, वेलदोड
हा चवी साठी घालायच
च चवीसाठी जरा मीठ पण जरा टाकायचं
हा.
ते मळायचं जर तेल जर घालायचं आणि मळायच आता
हम्म हम्म.
हा मळून घ्यायचं मग ते गोड लाटायच चपात्या त्याला काय दुमडायचं बिमडायचं काय नाही. गोल गोल छान असं पुरी लाट ल्यासारख लाटून तेल लावून खालीवर केलं तरी पण चालतय.
आपलं दररोजच्या चपाती सारखं परतायच काय ते?
हा द दररोजच्या चपती सारख परतायच.
हा, तेल लावायचं काय मग?
अ तेल लावायचं कि तेल लावायचं कि तेल लावायचं कि आता कुणाला तेल लावत्यात कोण तूप तूप लावत्यात कुणा ज्याचं त्यांच म्हणजे हे असतय तूप असलं की तूप लावायच. तूप जास्त घरात लावायच जे आवडतेय ते लावायचं आणि पंधरा पंधरा दिवस जात राहत्यात लई दिवस
व्हय, मग प्रवासाला चांगलं आहे सोडा हे कणी?
शिकर्जीला जातो कनी, शिकर्जीला जाताना हे आम्ही काय तर वीस पंचवीस असं घेऊन जातो रेल्वेत खायला आम्हाला हा हा हा त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी तेल जर खातो नाही तर तूप घालून त्याच्यावर खरडा जर घालायचं, तूप जर घालायचं, ते खायच
हा गोड संग तिकट
हा.
तिथे शिकर्जी मध्ये काय आहे मग बघायला?
शिकर्जी मध्ये आमचं पार्श्वनाथाचं आणि सगळं आमचं चोवीस कीर्तनकर वीस कीर्तनकर तिथं मोक्ष क्षाला गेल्यात का?
हा हा. एका ठिकाणीच हाय काय ते?
एकाच ठिकाणी हाय एकाच ठिकाणी मोठं डोंगर आहे का ते आता रात्री दोन दोनला अंग चढायला लागलं कनी सकाळी पहाटे पाचला टोकापर्यंत जातो आम्ही चालत
रात्रीचं पण कस ते उजडं वगैरे काय लायटिंगच सोय हाय?
अ लायटिंगच नाही बॅटरे घेऊनच जायचं की
होय हा हा हा. किती अंदाजे किती पायरे असतील मग ते?
आवो पायऱ्या नाहीता का असं जरा पायऱ्या जरा असं कोब्यासारखं आस हाय आं. आणि नाही नाही पार्श्व नाथांचं लय तिथं चोवीस ति तकरांचं हे हाय गंधर्व हाय इथं पहिला कसं तर रात्री आम्ही तिथं कसं लवकर दिवस बुडतंय. आणि लवकर किती आठला म्हणजे झोपत्यात तिथं कि ती पाच ला म्हणजे दिवस बुडतय तिथं शिखरजीला डोंगर असल्यामुळं पा चला दिवस बुडतय अक्का म तिथं कसं जरा जेवणं खाणं लवकरच आवरत्यात नाही असं रात्रीच जेवत नाहीत आमच्यात. मग अं स सकाळी कसं अ स डोंगरावर जाऊन येत्यात जर नाश्ता करत्यात. कोण खा ग भडंग, लाडू, गुळ शेंगदाण्या च्या पोळी ते न घेतलेल्या असत्यात तिथं वाटत खाऊन येत्यात युन जरा काय तर जर खात्यात पाय जसं दम दमणूक झालेलं असतय म्हणत्यात झोपून टाकत्यात. आणि संध्याकाळी नाहीतर उठून चार वाजता जाऊन भोजनालय आहेत तिथं आणि जाऊन तरी जेवण ताट मिळते पन्नास रुपये ताट. चाळीस रुपये मिळतय, असं म्हणजे संस्थेतर्फे स्वस्त पण हाईत. असं म चांगलं पाहिजे आसलं तर महाग पण आहेत जे आपल्याला घिल तसं हाय मग ते जेवण जऊन जाऊन जेवून येत्यात मग आणि इकडं तिकडं जरा या खरेदी कराय चं हे करायच करत्यात आणि परत येऊन झोपत्यात. झोपत्यात ते लगेच आणि बाराला उठायचं. बाराला उठायच आंघोळ करायचं बंब तिथ त्या म्हणजे त्यांनी सोय केलेली असत्या बंबाला पाणी ते रूम केलेली असतय त्या रूम ला गरम पाणी आ सतय.
हा.
ह मग ते गरम पाणी येते गरम पाण्यान आंघोळ करायचं आंघोळ करायचं सगळी लोक म मोठ असं अपार्टमेंट गे आहे मोठ च्या मोठ असतय आणि सगळी लोक येऊन थांबत्यात. नाही म्हटलं तर एक शंभर, दीडशे, दोनशे असं माणसं एक एकदा तीनशे चारशे पर्यंत माणसं होत्याात मग ते ब थां त्याच गेट पशी. ते गेट येऊन ते ह्यो तो हो सिक्युरिटी येऊन नाहीतरी गेट उघडल्यानंतरच मग परवानगी जायला वरती तेनी कसं दोनच टायमिंग हं हा.
दर्शन घ्यायला वेळ लागतय काय?
म्हणे नाही म्हणजे कसं तिथ आदिवासी लोकं असत्यात ते असं आता कसं आता सिटीत मुंबईत कसं आपापलं तर एवढ्या एवढ्या अपार्टमेंटमध्ये एवढं माणसं हाईत म तेवढ्या सगळ्या माणसा च स्युरिटी म्हणून प्रत्येक हे ला हे असतेय कीनी. तसं मग इथं कसं चोरी बिरी होऊ नये. कुणाचं काय जाऊ नये म्हणून त्याना तिथं गेटला आणि कोण गेलं कोण नाही हा आत जाऊ नये म्हणून ते सिक्युरिटी म्हणून आहे तिथ गार्ड, मग ते गार्ड दार उघडून आम्हाला सोडल्यावरच म आम्ही तिथनं बाहेर पडायच मग तिकडं अं आणि एक एकच नाही ढी क लोकं नाही म्हटलं तर अं पा साशे लोकं लोकं तर त्या वेळी बारा वाजता रात्री जात्यात, मग कोण फास्ट चालणार आस्त्यात कोण शिस तीत चालणार टेक चढायला नको काय?
होय होय ज्याची तशी परिस्थिती असेल शरीराची तस हे हूनार.
मग चा हलका असणारे जात्यात फास्ट जाड आ सणारी जरा पाठीमाग थांबत्यात. हा मग लई उंच हाय ग लई म्हणजे लई शिखरजी एक दर्शन करायचं म्हणजे महा मुश्किल हाय आताच माझं झाल्यात माझं नाही म्हटलं तर चौतीस दर्शन झाल्यात माझं ते देवाचं.
होय तेवढ सगळ उंच चढूनच जायचं असं गाडी वगैरे काय जात नाही तिथ.
नाही नाही गाडी जातेय पण थोड निम्या रस्त्या पर्यंतच जाते गाडी. सगळ्या टोकापर्यंत जातच नाही अस कसं आहे आम्ही जायचं सत्तावीस किलोमीटर आहे बाळ चढायचं डोंगर
हा हा.
फिरायचं सत्तावीस किलोमीटर हाय आणि उतरायचं आणि सत्तावीस किलोमीटर हाय. म्हणजे हिथून कोल्हापूर एवढं जायचं आणि परत यायचं.
असं आहे काय?
सुरडोनासनं जायाचं आणि परत आणि ते प असं यायचं आणि तिथं फिरायचं वरती डोंगरावर तन असं हाय.
शन घेण्यासाठी फिरायला तेवढा वेळ लागते काय?
तेवढा वेळ लागतंय मग कसं पहाटेच असं रात्री गेलं की रस्ता वसरतंय मग आम्ही पाच पर्यंत तिथ जातो गंधर्व टोकाला, पहिल्या टोकाला मग त्यांच दर्श शन झाल्यानंतर मग हे बाकी कडेकडे चंद्रप्रभू, अ आपलं हे सुपार्श्वनाथ हाय चलीस तर हे वासुपूज्य, हे सगळं टोक हायत हे हिक च् साईट सगळं बघुन येऊन असं करत करत करत शेवटला नाही तरी नेमिनाथ म झालंच तर नेमिनाथ, महावीर हे सगळं करत अ आम् ही शेवट पार्श्वनाथाला येतंय. शेवटचं टोक पार्श्वनाथाचा हाय, मग तिथ जाऊन बसुन तिथं दर्शन करून तिथं जरा जपून तिथं सगळ्यात म्हणजे ते टोक आणि मंन तीर तिथं जास्त ते मोठं बांधलेलं आहे पार्श्वनाथांचं मग पार्श्व चं मंदिर उंच करून ते खाली